हॅलो
तोय आवाज
येतय ना
हम्म या नंबरला किती कॉल लागलात ओ
काय माहित तुमचे किती झाले मला
तुमचे की माझे भरपूर झालेत तुम्हाला एक सात आठच्या वर झाल्यात
होय.
होय आणि आपला पहिला कॉल आवाज येत नव्हता माहिताय काय काय चालू होता.
हा हा
च्या वर तो शून्यलाच पडला की,
झिरो ला पडला कसं काय.
काय माहिती पण दहा मिनिटं चालू होता कनी
होय. नाही आपला आवाज किती रेकॉर्ड झालाय त्याच्यावरती पडतोय. नाही खरं हे दाखवतय की,
कॉल केला ना परत ते दाखवल ना.
मगायला पाहिजे.
हूं
बोललं म्हटंल्याव दहा मिनटाचा टाइम पडाला पाहि
पडायला तर पाहिजे ना पुढं ब बघायला अस झालं असत ड डॅशबोर्ड ला काय होत ते बघितलं असतं नंतर
होय.
काय कळे ना ह्यांच तर आणि आम्ही क्लिअर क्लिअर आणि बोलालो आवाज काउंटिंग होत नाई मिनटे कमी पडाला लागल्यात. म्हणून
काय समजा ना ह्यांचा नेमक काय वाजले आणि पहिला पाच कॉल लगत होते तुमचे किती कॉल लागले मला
तेच म्हणाला लागले मी तुमालाच लावले त मम्मीला लावलेलाच नाही मी तूमालाच लाव लावले.
होय.
हम्म आणि माझ्या मम्मीला लागतच नई. अ धीस कॉल इज म्हणजे ऑलरेडी झालेला आहे तुमच हे कॉल म्हणतय एकदा पण बोललो नाय आम्ही
आमच्या मम्मीच्या फोन ला
नाही नाही आमच्या मम्मीच्या मोनला
तुमच्यावर
एकदा पण नाही बोललो अप डाऊनलोड करायला लावले तिला प्रोफाईल पण झालंय पण ते लाग गनास
काय माहित बघायला पाहिजे म
हम्म तुमच्या मम्मीच्या नंबरला तुम्ही आधी टास्क केलाय सगळे म्हणजे जेव्हा तुमच आहे तेव्हापासून आहे का मम्मीचं पण
होय होय माझं मी जेव्हा जॉईन झालं तेव्हापासूनच आहे.
म्हणजे पेमेंट वगैरे आलेल आहे
होय हाय.
हूं हूं आता हे आठ दिवस नंतर आपलं कॉल ये म्हणजे सगळं रेकॉर्डिंग चेक होणार म ते ते ह्याला पडणार म्हणा अँप वरती आपल्या पेमेंटमध्ये त्यातून आपण विथड्रॉल करायचं. आपाप येते यु पी आय ला
काय?
आपल्या ऍपवर येते का असं युपीआयला डायरेक्टली येते का ऍपवर येते म्हटलं.
नाही तुमच्या अकाउंटला येतं डायरेक्ट
हा तुमच ह्या नंबरला कुठलं लिंक आहे ना. तुम्ही बँक डिटेल्स दिता ना.
नाही ते अजून ते मागितल्या नाही ना ते टास्क कम्प्लीट करा म्हणते ते पहिलं हे. मग नंतर येते ते
तुम्ही जे दे्याशील त्या बँक अकाउंट मध्ये येते
हा माझं तर हे फर्स्टच आहे ना.
हा हा.
टस् चालय माझा मग हे टास्क कंप्लीट झाल्यावर मग मला येणार ते पेमेंटच ऑप्शन ओपन होणार मग त्यात टाकायचं.
हम्म हम्म.
हम् हम्. तरी अजूनपर्यंत किती झाले पेमेंट.
कोणाचं?
तुमचं?
अ माझं दोन हजार दोनशे पंधरा आलते बघा मला
ममीचे
मम्मीचे पण तेवढंच.
उे झाले की दोघींची मिळून चार
चार हजार चारशे तीस झाले का? खरं तरी कि ती मागच्या वर्षीपासून जॉईन झाले मागच्या वर्षीपासन एवढंच पेमेंट झालं.
मग तुम्हाला एवढेच तास कालात मग
हो टास्क आ तीन महिन्या ना आता हा फोन टास्क आला आहे तीन चार महिन आधी बंदच होत.
तरी पणे मागच्या वर्षी बोलल्यापासून म्हणल्यावर म्हणजे पेमेंट कमीच पडते पडत. टस्कला.
होर. त्यांच आत्ता टास्क याय लागल्यात. सन्मतीच चालू होतं कनी काम
त्या कि सनमतीला कद होता.
ते सन्मतीचच आहे दोन हजार एकशे पंधरा आलेलं. पाच पाचशे रुपये येत होत. त्याच्यामध्ये पण असंच होत की पॅरग्राफ होत ते वाचायचं त्याच्या खाली मग करायचं आणि त्या टाईप करायचं असं होतं म्हणजे एकाला रेकॉर्ड करायचं होतं एकाला टाईप करायचं होतं. थोड्या असं ऑप्शन सिलेक्ट करायचं होतं.
हा. ते पण रायट यायला पाहिजे.
होय. ते पण बरोबर आहे पाहिजे. बाहेरचा दुसरा कुठला आवाज यायला नाही पाहिजे.
अ का
म्हणजे एकदम सायलेंट. म्हणजे मुलं नसतानाच करायला पाहिजे. मला तरं अस जर आला तर. सकाळी लवकर म्हणजे दहा प्रयन्त लवकर आवरून. तरी म्हणजे जास्त अजून टास्क वगैरे आलाचकी. माझी मुलगी सीनियर के जीला आहे. छोटा आता कसं नर्सरीला त्याला ऍडमिशन- हा एच केजी ला. मुलगा छोटा आहे.
हम्म.. हम्म..
अंगणवाडीत जातोय आणि त्या शाळे मॉडर्न मधलेच टीचर आहेत ना. त्यामूळ नर्सरीला कसं त्याला ऍडमिशन फुल झालत. म्हणून त्या म्हंटल्या, मी शिकवतो त्याला नर्सरीच बेस- ज्युनियरला घालायचं पुढच्या वर्षी.
हो नर्सरीला काय असते हेच शिकवतात.
स्टॅनिंग स्लिप.
ते वर्ड्स वगैरे हे करायला असल्या शिकवत नर्सरीत.
ह पण ते त्या रांग मिंगनेस लाईन लाईन घेतात ना मग त्यांना. येणार ए. बी. सी. डी. असं.
होय तेचं असत.
हम्म.. करतोय आता गेलाय अंगणवाडीत पण जातोय. ट्युशनला पण जातात संध्याकाळी दोघं पण.
हम्म मग तुम्ही आता काय ह्याचा अभ्यास करत नाही--. पोलीस भरतीचा.
हो या पोलीस भरतीचा अभ्यास करायलोयं.
मग त्याच स्टडी मटेरियल काय असं तुम्ही स्वतः घरी अभ्यास करताय की अकॅडमी-डमी जॉईन करताय. केलाय.
स्वताच करते माझ एवडं बुक्स वगैरे आहेत. सगळे मग थोडे मराठी व्याकरण वगैर कसं. ते माझ्या नंदाचा मुलगा करत होता ना भरती. आता मी म्हणलं कुठं का आहे म्हणून त्याला दिले उचलून. मग ते मला प ते मराठी व्याकरणचा आणि- फास्टट्रॅक घ्यायच आहे बुद्धिमत्ता. तेमी कोण म्हणालता ते तुमचा भाऊ कोण करत होता म्हणून.
माझा पप्पांचा मोठा भाऊ आहे ना म्हणजे माझ काका मोठे- त्यांचा मुलगा.
अच्छा इथंच आपल्या इथच.
इथं नाही फाळकेवाडी गाव आहे माहितीय ना तुम्हाला.
हा. हा. हा.
तिकडं बत्तीस शिराळायच्या तिकडं हाय. काय.
म्हणजे इथलं इथच आहे जे. मला वाट इथंच आहेत ज करतात ना एकमेकाला आमी ओळखायचो. पोलीस भरती वगैरे एमपीसी म्हणजे कोण आहेत ना.
हा. हा. हा.
हा वापरचा. डेकनवरचे पण बऱ्याच मुली होत्या आमच्या इथं.
होय होत आहेत की इथल्या भरपूर आहेत
आता असतील पण पहिला पण होत्या टेकन वण वगैरे यायच्या नाही
आता आमच्या बॅचची पण एक मुलगी जॉईन झाल्या भरतीचे अ त्याचं नाव काय तिचं नाव काहीतरी आडनाव तिचं बिरंजे बघा. आडनाव बिरांनजे आहे हा आता क्लास लावला तिनं आता ह्या वर्षी जॉईन झाल्या,
अच्छा अच्छा, असे मी ज क्लासला वगैरे लावलो नाही, ते ध्येय मध्ये जरा आहे ऍडमिशन भरपूर. हो ते तिथे असणार आहे ध्ययाला असणार,
हा ध्येयलाच आहे, तेच ऍडच लावत. लावताय की सारक ती,
लावत काय ते सर पण आहेत का नाही, एमपीएस सी करत होते सर ते आमचे सिनियर आहेत ते नी आ तेनी मग एमपीएस, त्यानी आता क्लास,
मग आता हे पोलीस भरतीला, त्याच्यामध्ये पण मग तमला ते रनिंग वगरे, ते पण सगळं प्रॅक्टिस करायला लागते ना मग, तुम्ही रनिंग ते प्रॅक्टिस करताय का फक्त अभ्यासच करताय आता?
सध्या, मला कसा गोळा जातोय मा आता आणि फिजिकल कमी केला, फक्त सोळाशे आठशे कानी तेथे जरा, पण, प करायचं, हम् तेच म्हटलं तुमचं होऊ शकते. जर मन घातला तर कारण की पेमेंट पण चांगलाय. सळ सवाध लगेच सरकारी जॉब सहज मिळतेओ,
नाही सहज, मिळत नाही.
हम्म नाही केलं तर आहे, कष्ट आहे त्याला केलं तर आहे.
आणि फिट,
शंभर मीटर शंभर मटरला, चौदा सेकंड मध्ये यायला लागते. हा गोळा फेक जर गोळाच जाणार नाही, जर वीक म्हणजे बारीक असला ना तर गोळाच वगैरे घेत येत ग्राउंड वरती.
हा आम्ही ह्याच्यात, अ किडा, त्याच्यामध्ये माझा तिसरा,
आम्हाला कस
जर माझा पडला ना, माझा पडला त्याला, लागून तिचा जरासच पुढं पडला, म्हणजे लागूनच पडला त्यामुळेून तिला गेला नंबर.
अभ्यास करायचा ना पहिला अभ्यास म्हणजे, आता कसं नियम चेंज होणार आहेला पेपर होणार आहे. बहुतेक जमलत तर त्यांच चाललंय, पण पहिला शभर मार्क ला होत,
हम्म हम्म
फिजिकल, आता पन्नास लाच आहे, म्हणजे आठशे वीस आठशे मीटर ला वीस मार्क आहे वाटतं, आणि गोळ्याला म्हज तिष काररक्षमले राहिले मग. हो.
आमच्या गावाकडच्या दोन तीन मुलींच सिलेक्शन झालंय.
झालं ना मग मी वयात केलं ना होते म्हणूनच म्हणलं करा म्ह स्ट्रगल आहे त्याला काय असते वॉर्मअप आपण जे आता बॉडी साठी फिटनेससाठी काय तर करतोयस ना मग ते थोडं संध्याकाळी तेवढा वेळ बाकीचं घरी बसून सुद्धा अभ्यास होतो तसं नाही की क्लास लावायलाच पाहिजे. काही नसते.
क्लास का नाही सोडा मी आतापर्यंत कधीच क्लास लावला नाही.
हा म्हणजे अजून तुम्ही करू शकताय म्हणून म्हणालो.
हम्म बघायला पाहिजे तसं करून